हॅलो!
हा बोला ताई, कशा आहेत तुम्ही?
काय म्हणताय? एकदम व्यवस्थित, तुमचं काय म्हणताय?
काही नाही, काही नाही बस सगळं व्यवस्थित आहे. समर्थकृपा आहे सगळीच, हम्म. हम्म, कुठे जातात मंदिरात वगैरे तुम्ही आता?
मी दत्त मंदिरात जाते.
असं दत्ताचं करता का तुम्ही
हम्म
हम्म आम्ही समर्थांच करतो ताईं समर्थांच त्या बैठकला जातो सोमवारी आणि रविवारी पण असतय. नाही हे सदगुरु समर्थ स्वामी समर्थांचे दुसरे भाऊ म्हणजे स्वामी समर्थांसारखंच आहे ते पण समर्थांचे सदगुरु बैठक केली आपल्या धुळ्या चौ खरी जवळ आंबे काटाटीस जवळ
हा हा
मी मग आम्ही सोमवारी जातो रविवारी बाकीच्या जणांची असते सोमवारी बाकीच्या जणांची असते.
ह हा आमच्या इकडचे पण बरेच जणी जातात हम्म लहान मुलींना काहीतरी तिलक वगैरे काहीतरी करतात असं आहे ना ते पण त्याच्यात
हो हो हो हो सम समर्धान समर्थांचे श्रमण स्मरण
हा स्मरण म्हणतात.
हम्म चांगले आहे त्याच्याने लावले की समर्थांची दृष्टी बरोबर असते व वाईट दृष्टीने लागत आपल्यावरती
हा हा
हम्म काय बोलले बाबाच्या मंदिरात पण जायचं. तुम्ही पण जात असतील ना मंदिरात
हो जाईन ना आमच्या शेजारच्या ताईं जातात हॅलो हा आमच्या शेजारच्या ताईं जातात ना त्यामुळे अंदाज आहे त्यांच्या पै ट्रका चालू असतात अरे त्या ही जातात घरी त्यांच्या मु लहान मुलगी त्याच्याकडे नात आहे त्या ना तिला पाठवतात काही क्लासेस असतात वाटत लहान मुलांचे ना
नाही उलट चांगल बालसंस्कार केंद्र हम्म
हा अस काहीतरी आहे ते
अजच्या युगांमध्ये ते खूप चांगलं आहे पहिल्यापासून पोरांना संस्कार आणि लहानपणापासूनच वळण दिलं तर चांगलं असतं पोरांना
हम्म ते तर आहे शेवटी लहान मुलं मातीचा गोळाच असतात नाही का?
हो ना हो ना तेच ना पोरंबी कुठे ऐकतात नंतर लहानपणापासून त्यांना जर आपण वळण लावल तर मोठेपणे बरोबर करतात मध्ये
हो हो
पंधरीत मिशांती ती त्यांनी पण आता अं टीव्ही वर वगैरे असं गावे गावी ते पण घेत गेले तर मुलांना पण माणसांना पण मुलांना पण सकाळी आंघोळ झाली का लगेच जातात ते मंदिरावरती एवढं म्हणजे सवय लागून केली बुवा ती असं
हा हा हा कोणीतरी सांगण्याची गरज
हम्म चांगल आहे आपल्या आजच्या पिढीला जरी चांगले परंपरा तरी पुढे चांगली चालत जाईल असं
हो कायतर आहे.
तुम्हाला मुलं वगैरे जात असतील ना तुमचे वाले
तेच कंधुरीत जात जास्त करून
असं आमच्याकडे जेवढं काम राहिल तेवढं जायचं. शक्य राहिलं मग ड्युटीला निघून जातात हम्म
हो हो तेच होत
काय ताईं अजून काय चालू आहे?
तुम्ही काय म्हणता रोजचेच काम अओ ऊन य हॅलो आवाज येतो ताईं म अओ ऊन इतकं आहे बाहेर जाव शिक वा
हो ना आता इतकं ऊन वातावरण बी असं झालेलं आहे दमट सारखं
हो ना तुम्ही गिरणार हा बोला बोला
हम्म नाही ऊन पण असं झालंय दमट वातावरण सारखं बाहेर निघता येत नाही संध्याकाळी जाऊ जाऊशी वाटतं असं मंदिरामध्ये सकाळी नाहीतर संध्याकाळी हम्म हम्म तेच ना आम्ही सकाळी रो कशाची
परिक्रमा
कशाची ताई
गिनार परीक्रमा गिरनार परीक्रमा
नाही नाहीत केले नाही म्हणजे कसं सांगताय तुम्ही सांगा बरं
अं म्हणजे आत्ताची अं गुजरातला पलसाड पासून जुनागडला छी ई अं गिरणा हा गिरणा पर्वत आहे ते दत्त महाराजांच त्याची परिक्रमा करतात, नर्मदा परिक्रमा हम्म म्हणजे तुम्ही ऐकलेलं नाही गिरनार परिक्रमा
नाही ना, नाही ना आता मी तुम्हाला हे सांगितलं ना रघुवीर समर्थ मरण लावून जातात लहान मुलं बाजूच्या काही जातात तुम्ही असं सांगत होते मला तेच रघुवीर समर्थांच हेच दत्ताचा स्थान ते एकच आहे.
अच्छा हा
स्थान आणि हेर गुर समर्थांच एकच आहे आणि तुम्ही सांगता ते प्रतिक्रमा आता ते खर गोष्ट आहे ते त्याच्याविषयी काही थोडफार सांगा बरं मला.
ह गिरणारार परीक्रमा का?
हम्म.
हॅलो गिरनारची परिक्रमा का? हा गि गिरनारला गिरणारला गेलं ना ताई, कि अ म्हणजे अं तिथे गीरणारची धुनी मिळते धुनी तिथे एका ठिकाणी म्हणजे अग्नी धगधग जळतच असतो. तिथली धुनी कायम आणत असतात, पण ती कशी जळते ही काही कोणाला माहत नाही. आणि दत्त महाराजांच शिखर जे आहे ना ते डोंगराच्या एकदम शेवटच्या टोकावर आहे ते कोणी बांधलंय कस बांधलंय हे काही आजपर्यंत कळालं नाही. पण तिथे गेलं ना की मन अगदी प्रसन्न होतं दत्त महाराजांच्या दर्शनाने. आणि पुन्हा येताना काही वाटत नाही. आणि काही वयस्कर व्यक्तींना तर येत नाही म्हणून आता तिथे रोपवेची पण सोय केलेली आहे. निम्म्या रस्त्यापर्यंत रोपवे जातो. त्याला उडण खटोला म्हणतात त्याच्यातन गेलं की निम्मा रस्ता पार होतो आणि मग निम्मा रस्ता चढायला काही वाटत नाही. सरासरी तीन डोंगरांचा परिसर आहे तिसऱ्या डोंगराच्या टोकाशी दत्त महाराजांचं दत्त शिखर आहे.
हम्म.
काहि लोक पायी पण करतात पायी जर करायच म्हटलं तर दहा हजार पायऱ्या आहेत, दत्त महाराजांच्या इथं जाण्यासाठी
बाप बाप बाप
हो त्याच्यासाठी म्हणजे माणसाची मानसिकता तशी पाहिजे. कि नाही मला करायचच आहे. नाहीतर आणि दत्त महाराजांनी पण बोलवलं तर होतं. हो आणि त्यांचं बोलावणं असलं तर होतं. त्यांचं बोलवण पण पाहिजे अ हे गुजरातमध्ये जुनागड
असं, भगवंता बोलवेल तर येऊ आम्ही पोहोचून जाऊ ते
नाही नाही करा एकदा दत्त परिक्रमा कराच. छान वाटतं पायी एक अनुभव.
नाही आम्ही बी आता केदारनाथ बद्रीनाथला गेलो होतो ना गंगोत्री यमुनोत्री हा तीथ पायपाय गेलो होतो केदारनाथला नाही गुडगे दुखायचे थोडे. पाय तर थोडी दुखायची एक दोन दिवस मग रुटीन मधे बर होऊन गेल मग, आणि आपल्याला नेहमी सवय काम करण्यासारख त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नाही एवढं हम्.
हम्म मला यमुनोत्रीला आहे ना मला आजही भीती वाटते, यमुनोत्री पुन्हा करण्याची इच्छा नाही. उक दधर्नत करणेची इच्छा आहे आता त्यांचं बोलावणं आलं तर होईल
या केदारनाथ बद्रीनाथ कधी केलं ना तर गंगोत्री या मुनोत्री केल्याशिवाय मग ते लागू पड असे तर सांगतात
हा हा पण माझं एकदा झालंय ना यमुनाोत्री मला चढाईला फार कठीण वाटलं बरं का पण फार तीरप लायचंय त्याच्यात तुम्ही यमुनात्रीला नाही नाही यमुनात्री गंगोत त्री झाल माझ ते झालंय म्हणून तर माझा अनुभव सांगते मी यामोनत्रीचा अजून हा पुन्हा एकदा जायचंय पण यमुनोत्री न चढति मला डायरेक्ट केदारनाथ केलं तरीच चालेल असं
हो हो हो पहिले पहिले सां पहिले सांगतात ते आपण हे ना उलट जातो आपण पहिले केदारनाथ ला चाले जातो तो आपण केदारनाथला नाही जायचं पहिले गंगोत्रीला जायचं हा यमुनेत्री गंगोत्रीला जायचं आणि मग केदारनाथ शेवट जायचं
हा आम्ही तसच केलं होत हा अच्छा
हम् पहिले आम्ही केदारनाथला चाले गेलो असं होऊन गेले हो मग आता आपल्याला माहित पडल्यानंतर तर मग आपण बरोबर त्या त्या हिशोबाने लेवलने बरोबर निघतो मग असं रस्ता पण आपला कमी कमी होत जातो ना हम् पहिले गंग यमुनेत्री आणि गंगोत्री करायच ना पहिले
हो
आणि मग केदारनाथ बद्रीनाथ करायचं
हो हो
हम्म मग आमचं काय झालं होत पहिले केदारनाथला चाल्ले गेलो होतो आम्ही
अच्छा केदारनाथला चढताना काही त्रास
हो मग ताई खूप असं म्हणजे अम् त्रास तर व्हायचा बॉडी एकदम गरम होऊन जायची आणि हात अंगामधले स्वेटर वगैरे घातलेले ते पण सुद्धा माणसाला काढत असं का नकोसे असं वाटत होतं ते
हम स्वतःचच वजन स्वतःला जड होतं नाही का
हम्म स्वतःच्या पाण्याची बाटली सुद्धा जवळ होते आपल्याला असंय आणि झिरपे चालू असतात पाणी तिथूनच पिऊन घ्यायच्या झिरप्यामधूनच पण वरती गेल्यानंतर थोडं दमट बी वातावरण येत बॉडी बी आपली गरम होऊन जाते हम्म हम् आणि वरती चढत चढत चढत मग अजून परत घोडे येतात ते नाहीरे त्रास देतात चालायच्या वेळेस त्याच्यामध्ये आजुन साईड ला व्हा साईड ला व्हा
हा ह ह ह ह
संध्याकाळ होऊन गेली तरी सकाळी आम्ही चार वाजता निघालो होतो आंघोळ वगैरे करून तर बरोबर जवळ जवळ तीन वाजून गेले ते आम्हाला घरती चढत चढत
काही आपण थांबायचं का मी करते तुम्हाला कॉल
हो हो चालेल चालेल चालेल
याच विषयावर पुढे करू हा आपण याच विषयावर बोलू म्हंटलं हा
हो चालेल चालेल चाल धन्यवाद